हॅलो.
हॅलो. हा, आवाज येतोय?
हा, बोल. यालाय, यालाय. बोल.
हा.
काय, करालास?
काय, करालास?
मी शेंगा सोलत बसलोय, बघ. भाजीला. शेंगा सोलत बसलोय मी पण.
काल बाजारात्न घेऊन आलतो म्हटलं की म्हणून
हा. हा- हा.
आणि आणतो
मागल्या पण भाज्या